हॅलो
हा बोल की
काय करालेस
काय नाही बसलोय तू
हम्म मी पण बसलोय
हा हा होय आवरल तुझ
माझ पण आवरूनच बसलोय
हम्म हम्म जेवलीस
नाही अजून एवढया लवकर कुठ
हा हा पाऊस आहे काय
पाऊस हाय काय पाऊस वातावरण आहे दोन दिवस झाल पडाय लागलाय
हु हु
तुमच्याकड आहे का पाऊस
होय कालपासन पडायला लागलाय की
आमच्याकडे पण कालपासून पडायला आज वातावरण झालय बग अ मग बाकी झाड वगैरे लावली का नाही
लावल्यात की तू लावलीस काय
मी मी पण लावलेत थोडी थोडी राह लावायचे अजून
हम हम कसली कसली लावल्यास
मी मोगऱ्याचं लावलय गुलाब लावलय चिनी गुलाबच पण लावलेला आहे शोची लावलेत थोडी
हम
तू कुठली कुठली लावलेस
शोची अ गुलाबची लावल्यात आणि बारक ते बटण गुलाब म्हणतात ते लावले आणि हेज अलोवेराच लावलेय
हा हा.
आणि परत अह ते कुंदाचं
कुंदाचं पण लावलंस का?
हम्म.
हम्म हम्म हम्म. मग कुंदा च काय न नर्सरी मधन घेऊन आलंस का?
नाही भावाकडनं फांदीे दिलेली, हा.
फांद्या लावल्यासा, लागू होतात त्या फांद्या
लागू झाल्यात हिरव्या तर दिसाल्यात अजून
लागू झाली हिरव्या तर दिसा लागल्यात बघू की आता अजून एक आठवडाभर बघतो जगले का नाही मग कळतंय.
हा हा हा.
हम्म तो म्हणला जगतय फांडी ना कारण आता पाऊस पडलाय त्यामुळे जगतय म्हणाला
ह.
म्हणून मग लावल्यात. म्हटलं बघू की, दोन ठिकाणी लावल्या जरा हिरव्या आहेत एक ठिका
म झालं तर मला आणून
एक ठिकाणी लावलीय ती जरा हम्म. आणि
आणि काय नाय. झाड ही आपल्या पर्यावरणाच एक हृदय असल्यासारखंच असतय ना.
होय.
झाडं लावल्यामुळे आपल्याला प्राणवायू वगैरे मिळतात. झाड कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात.
हो.
हम्म आमच्या पण दारात एक मोठं लिं कडलिंबाचं झाड आहे. ते पण आरोग्यासाठी चांगलंच असतं. ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतं ना झाड.
होय आमच्या पण दारात मोठ झाड आहे सगळे
परत झाडं लावल्यामुळ हम्म.
हम्म.
आमच्यात पण तेच आहे परत कसं झाडं असल्यामुळं तापमान पण नियंत्रित राहतं आहे, पाऊस पडण्यास मदत हो त्या. आता मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे सुका दुष्काळ पडायला लागलाय ना सगळीकडे.
हम्म.
त्यामुळे झाडं लावली पाहिजे. काही काही जण फळांची झाड लावतात, औषधी झाड पण लावतात एक एक जण जस कि औषधी झाडांमध्ये ते आपलं गुलमहरच पण, नाही नाही
हा.
गोकर्णाची पण झाडं येतात ना औषधीमध्ये
होय त्याचा त्या फुलांचा काढा करून पित्यात
हा, तेच के हर बलटी म्हणून वापर करतात.
हा,
त्या फुलांचा हर्बल टी म्हणून वापर करतात.
हम्म तेच की,
हम्म,
हा, केसांसाठी पण लावतात.
होय, जर झाडं नसती तर पृथ्वीवर जगणच आपलं अशक्य झालं असतं.
होय, तर का त्यांच्यामुळे चांगलं अक्ष ''--'' चांगल्या हवा मिळता.
होय फ्रेश हवा असते. फळ खायला मिळतात. परत औषध पण त्या झाडांपासून तयार होत. लाकूड मिळत आपल्याला झाड सावली देतात आपल्याला.
हो, होय तुम्ही आल्यायच काय लागत.
हम अ मी नाहीई. आम्ही कसं ते लायटीवर पाणी वगैरे तापवतो त्यामुळ लाकडं वगैरे काय नाही आम्ही आणत. तुम्ही आणताय काय. हॅलो,
हॅलो, हॅलो आवाज येतो आहेय का,
हम् आमम त आम ह हा
हा आवाज येतोय का म्हटलं.
मागतोय.
हा, आता येत नव्हता. ता लागलाय हा बोला येतोय.
ए त हम्म,
अ त्यासाठी आपल्याला म मोठ्या प्रमाणात झाडं वाचवायला पाहिजेत लावायला पाहिजेत. नवीन नवीन झाडे.
हम्म,
नवीन झाडे लावणे हे आपलं एक कर्तव्यच आहे.
मग.
त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावून त्यांची काळजी घेतली पाहिजे.
हम्म,
पर्यावरणात आता प्लॅस्टिकचा पण वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय ना. हॅलो, हॅलो, हा आवाज येतोय का म्हणल?
येतोय माझा येतोय.
ते बंद व्हायला लागला.
होय जरा रेंज कमी रेंज कमी व्हायला.
बर बर, कस आता निसर्गामध्ये पण प्लॅस्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात चालू आये ना. ते प्लस्टिक नष्ट पण होत नाय त्यामुळे प्रदूषण पण वाढ हो होय हम्म
ते ग्लबल मी म्हणत्यात ते, काय म्हणले?
आता पाऊस कमी असल्यामुळ आपल्याला, पाणी पण जरा जपून वापरायला पाहिजे.
व्हय
तर एक महिना पाऊस लेटच चालू झालाय ना.
हम
अ ते ग्लोबल वॉर्मि र्मिंग म्हणता ते
होय, त्याचा पण वापर आपल्याला कमी करायला पाहिजे.
उम्म
योग्य कचर कचरा आपल्याला योग्य ठिकाणी हे करायला पाहिजे टाकायला पाहिजे योग्य पद्धतीने प्लॅस्टिक वेगळ सुखा कचरा वेगळा ओला कचरा वेगळा अस टाकायला पाहिजे आपल्याला.
होय
बाकी वाहनांमुळे पण आता खूप प्रदूष
हम्म आणि ते टाकाय ना म्हणजे म म्हणजे व्यवस्थित न करायला पाजे कराय पाहिजे
होय
ते एक मी इन्स्टाला रील बघितली होती प्लॅस्टिकच्या पुनर्वापराची कि तो माणूस सगळ्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या वगरै एकत्र करतोय आणि ते प्लॅस्टिक सगळ वितळवून एका अस साच्यामध्ये टाकतोय आणि त्याची फरशी तयार करून ते अंगणात वापरतोय तो.
हम
हम्म अस वेगवेगळ अस अ शोभेच्या प वत पण आपण प्लॅस्टिक तयार करू शकतोय तसा पण आपण प्लस्टिकचा योग्य वापर करू शकतोय.
व्हय त्या प्लॅस्टिकचे हे ते ज्या कुंड्या वगैरे ते वितुळवून करतात तर ते आपण शोला ठेवतोय घरामध्ये ते काय होत फुल दोन
हा तस पण आपण करू शकतय आता एक रिझन काय करत ते प्लास्टिकच्या आपल्या थम्सअपच्या वगरे बाटल्या असतात त्या कट करून शोभेच्या वस्तू तयार करत्या
हम्म आणि त्या हे प्लास्टिकच्या करन होल पाडून झाडं लावते त्यात आपण
हा तेच की एक एक जण असं हो तसा एक प्लॅस्टिकचा वापर केला तरी चालतोय. पण प्लॅस्टिकी तिथं टाकण्यापेक्षा असा वापर केला चांगला ना
होय, मी पण त्यासाठीच ठेवल्यात, बाटल्या बरण्या तें
ह्म. लोकं कसं करतात, ओला कचरा पण त्यात, सुका कचरा पण त्यात, प्लॅस्टिक पण त्यात त्यामुळ कचऱ्याची, योग्य विल्हेवाट लागत नाई, नई
हम्म.
हम्.
बरं, चालते, अ करू काय, थोड्या वेळानं?
हा हा, चालेल- चालेल.
हम.